हा तुम्ही ती गोष्ट सांगत होतात, ती कंटिन्यू सांगा, वाटलंच तर, हो हो
हो हो हो
नाही पण ऍक्च्युली तुम्हाला आध्यत्मिक छान नॉलेज आहे सगळं.
हो हो हो, मला आवड पण आहे आणि मी बघत पण, म्हणजे मी आता पुस्तकं वगैरे पण वाचत असते. बऱ्याच ग्रंथांचं म्हणजे, बघा आता, साई साईचरित्र झालं, परत स्वामीजीं, स्वामी समर्थांचं झालं.
हा हा हा
हा आणि चालूच असत, पूजा -आरच्या घरामध्ये नवनाथाची पोथी पण असते. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींची माहिती आहे.
हम्म हम्म हम्म, कुठे रहातात तुम्ही?
मी नासीकमधे.
हा नाशिकला, कुठे ये तेच म्हटलं?
ह नाशीकला नाही,
कुठे?
हो का, ऍक्च्युली मी प. ण म्हणजे माझं माहेर आहे नाशिक
हम्म अच्छा अच्छा
हम्म आणि मी असते पुण्यामध्ये, तेच मी रात्री नाशिकलाच येणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं नाही का, हा चालेल सांगा तुम्ही, ते जे सांगत होत ना बळीराजाच ते
नाही एवढी तर माझ्याकडे आता सध्या तर एवढं आहे. त बाकीच्या ही बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही बोला आता, काय सांगता तुम्हाला एखाद्या टॉपिक वर बोलायचं तर बोला. दुसऱ्या पण गोष्टी आहे बोलण्यासारख्याच.
हम्म हम्म हम्म हं.
हम्म
नाही पण तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही जे ऍक्च्युली सांगत होतात ते ऐकावं असं वाटण्याजोगं सांगत होत. म्हजे, आपण नॉर्मली आपण भरपूर वर बोलतो की, हूं पण ह्याच ज्या गोष्टी येत त्या रिअरली ऐकायला भेटतात. नाय त आपण फिरणं किंवा म्हणजे भरपूर गोष्टी ज्या आहेत ते युजवली आप आपल्या असतात टॉकिंग मध्ये, पण हे रेअर नॉलेज ये सगळ्यांकडे नाहीेये.
हूं जसं हे त आम्हीच ये, बरोबर ये बरोबर ये. ये वेळात वेळ काढून थोडसं, म्हणजे आपण पण थोडंस वाचलं ना तर आपल्यालाही बऱ्याच गोष्टीच नॉलेज पण मिळत आणि रिक काम बसण्यापेक्षा असं मलाही वाटतं की, काहीतरी म्हणजे ज्ञान कसंय ना हे घेतलंच गेलं नाय जे प्रत्येकाकडे असतं बर का, हो प्रत्येकाकडे असतच ते नॉलेज पण कोणाला असं म्हणजे स्वतःला ते नॉलेज देता पण आलं पाहिजे. आणि ग्रहण पण करता आलं पाहिजे. म्हणतो ना आपण.
हो, ते त आहेच ये.
हम्म
सुपुत वे
हा बरोबर ये.
हूं
हम्म, काय म्हणता अजून
मग, तुम्हाला हे पण माहिती असेल ना की,
अ लंकेच म्हणजे, रावणाला लंका कशी मिळाली वगैरे
हो हो हो हो म्हणजे रावणाने तपश्चर्या केली होती ना का आणि तो ऍक्चुली खरंच महादेवाचा सगळ्यात जर श्रेष्ठ भक्त असेल त रावणासारखा कुटून, कोणताच भक्त नव्हता.
हम्म
हे पण आहे. म तुम्हाला असेल तर तुम्ही ही सांगा मला, म्हणजे अजून मला चांगला, आवडेल ऐकायला पण
नाही माझ्या माहितीनुसार म्हणजे अ महादेव आणि अ पार्वती, य पार्वती महादेवांनवर रूसलेली होती. सो ती, तिची एक इच्छा होती. की, हा मला अ सोन्याची सोन्याचा महाल बनवून द्या म्हणून आणि मग तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून महादेवांनी तिला सोन्याची लंका बनवली. आणि त्यात त त्या लंकेमध्ये पूजेसाठी रावणाला बोलवलेलं. मग रावणाने पूजा वगैरे च झालं. आणि मग त्याला दक्षिणा म्हणून तुला काय हवं हे विचारल्यानंतर रावणानी दक्षिणा म्हणून जी लंकेची पूजा केली. ती लंकाच त्याने दक् दक्षिणेत मागितलेली. हम्म मग पार्वतीने त्याला म्हजे म अ महादेवांनी पार्वतीनी त्याला ती लंका दिली. पण पार्व तिच्या मनामध्ये कुठेतरी तो अ राग होत ता किंवा तो द्वेष होता. हा हा माझ्यासाठ ठी बनवलेली लंका ही याने घेतली. मग तिने म्हणजे अ जे आहे आपण म्हणतो, हनुमंतराय त्यांच्या शेपटीमध्ये पार्वतीचा वास होता. तर मग तिने शेवटी त्यांच्या अं त्याची लंका जाळली. ती पण म्हणजे आपण जे आप पण रामायतलं, रामायणातल्या आपल्याला माहिती आहेत की
अ तिने ह्याच्यामध्ये, अ राव हनुमंतरायांच्या शेपटीमध्ये तिचा वास होता. आणि शेवटी जी लंका जळाली ती
हा.
हनुमानाच्या शेपटीने त्यांनी सगळे लंकेला आग लावलेली होती. म्हणजे रावनाने त्यांचे त्याच्याकडून म्हणजे त्याचा अहंकार किंवा त्याची हाव इतकी होती कि, त्याने त्याच्या कडन लंका घेतली. पण पुन्हा ति लंका, म्हणजे जिच्यासाठी बनवली होती तिला पण भेटली नव्हती. तर तिने ती त्याच्याकडनं पण घेतली.
हो. हो बरोबर आहे. आणि शेपटीत वास केला म्हणजे, साक्षात हनुमान म्हणजेच महादेव ना.
हम् हम्.
महादेवाचाच अवतार बजरंगबली आहे. मग त्यांचा शेप पार्वती मातेनी हे केलं होतं. म्हणजे उपभोग घेतला, पण त्याच्याजवळ ते राहिलं नाही. त्याने असं केलं ते. म्हणजे तुझ्या जवळ आणि, महादेवाने पार्वती मातेला सांगितलंच होतं. कि हे आपल्या याच्यात नाहीचये, तुझ्या ह्याच्यात पण नाहीये, का तू महालात राहशील. तुझ्या भाग्यात तू कशाला? तर तिला वाटायचं की, सगळे जण राहतात सगळ्यांकडे आहे तर माझ्याकडे का नाही? म्हणून ते त्यांनी ते अ तिच्यासाठी ती बनवली होती. पण तिथलं ते सगळं बघून रावण्याला लालच झाली. का एवढा सुंदर महल. आणि तो मला मिळावा. म्हणून त्यांनी ते दक्षिणेमध्ये तेच मागून घेतलं त्यांनी. असं झालं.
पण शेवटी प्रालब् आपल्या प्रालब्धात जे असतं, तेच आपल्याला
आपल्याला जे हवंय तेच मिळतं. जे नाहीयेत नाहीच मिळत असंय इथ.
हम्म. शेवटी आपल नशीब माणूस नशिबात ज्या गोष्टी आहेत, त्याच आपल्याला भेटणार.
हे पण बरोबर आहे.
कोणी जाऊ शकत नाही.
काही नाही खरच आहे. बरोबर, फक्त आपण आपले कर्मचा चांगले करत राहिलो, तर ते म्हणताना नशीब पण बदलू शकत असं काही नाही. वाईट केलं तर वाईटच होतं. चांगलं केलं तर चांगलंच असत. हे तर तितकंच खरंतर. म्हणजे पॉझिटिव्हली पण तितकंच खरं आहे. जर आपण पॉझिटिव्हच विचार केला तर, आपल्या बाबतीत पॉझिटिव्हच घडणार. आपण दुसऱ्याचा निगेटिव्ह विचार केला तर, आपल्या बाबतीत तेच अट्रॅक्ट होत. असं पण एक आहे. सायंटिफिक रिझन तसं पण आहे ते.
हो. ज आपण जे म्हणतो की, हा आपण दुसऱ्यांबद्दल जो विचार केला, अ तस होतच ऍक्चुअल मध्ये पण.
हम्म. बरोबर बरोबर.
बाकी तुमचं एज्युकेशन वगैरे काय झालं? आज आम्ही अ एकादशी होती सो उपवास सकाळी साबुदाना खिचडी. नंतर दुपारी साबुदाणा वडे संध्याकाळी बगडचे जे थालीपीठ बनवतो आपण ते.
म आमटी वगैरे काही बनव बनवले हा तुम्ही कशी बनवतात आमटी?
आम्ही शेंगदाणा त्याच्यामध्ये अ शेंगदाना, हिरवी मिरची, जिरे वगैरे टाकून, दळून घेऊन त्याला फोडणी देत. त्याच्यामध्ये बटाटे पण टाकलेले. जेणेकरून जरा हे ह्याच्या सोबत खाता येईल. हा.
हम्म्.
पोट भरल्याार बाकी वेपर्स वगैरे आपण म्हणतो पण जास्तच
उलट हो मग एखाद्याशी दुप्पट खाशी म्हणतात ना तसच ये. अक्चुअली रोजच जेवण भाजी पोली तरी ते रिलॅक्स मध्ये करून मोकळ होत आणि पण.
हा आणि कमी पण खात एवढं म्हणजे हे काय होतं आणखी प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन एकाला एक खायचं असते एकाला एक खयचं.
सांगिल जात ना की आज उपवास ये आज उपास मग आपल्याला भूक लागेल. अऍक्च्युली आपण जर म्हंटलो ना की नाही काहीच नाही नॉर्मल जर राहिलं ना तर काहीच वाटत नाही पण उपास म्हणून म्हणून आपण सतत दिवसभर खातच असतो.
हा ते तर आहेच नाही बट ऍक्च्युली मी स्वतः म्हणजे अग तुला काय सां साडेसात पर्यंत खाऊन घेत असते त्याच्यानंतर ना मग नाही खात पर्सनली. बाकीचे घरातले खातात, हा पण त्यांच्यासाठी का आहे ना मग आपल्याला बन बनवून, हम्म.
जास्तीत जास्त आठ पर्यंत तरी सगळ्यांनी खरं जेवण केलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीरासाठी खरंच उत्तम.
हा माझ्या मिस्टरांचं रात्री दहा, एक वाजेपर्यंत काम चालतं त्याच्यामुळे काय होत होतं आमचं की त्याच्यानंतर न जेवण मग खूप उशीर होत आणि मग सिडिटी वगैरे असे प्रॉब्लेम चालू झाले होते. म त्यापेक्षा मी स्वतः पर्सनली हा लव कर जेवण करून घेते नंतर त्यांच होईल तेव्हा ते करते.
आणि हे राऊंड पण मारता यच नशात पावली करेल. आ अशी पावली करता येते, हम्म.
सोसायटी मध्ये चकर.
आणि शक्यतो नाईट ला ऑल ऑइली खायचच नाही. म्हणजे ते असं कसं आहे जळजळ वगैरे होत नाही सिटयुत मसालेदार खायचं.
नाही मी नॉर्मल ह्यातलं. डाळ भात, खिचडी भात किंवा असं नॉर्मल जेवण म्हणजे आमच्याकडे रात्री जेवण खूप हे नाही होत पण हम्म कारण जितकं कमी खाऊ ति तकं चांगलं असत खर तर रात्री तरी दिवसभर तरी
मी जेवण पण नाही करत हो.
हो खूप म्हणजे आहेत म्हणजे आमच्या इथे एक काकू होत्या त्या दिवसा काही खातं होत्या पण रात्री लिटरली त्या म्हणजे असं
ह्
एक सहा सात वाजेपर्यंत, खाल्लं की त्याच्यानंतर त्या कधीचं काही खातं नव्हत्या. पण त्या हेल्दी पण छान आणि त्यांना कसंला आजार नव्हतं. काही नाही - काही नाही सेव्हटीफायव्हा, पर्यंत म्हणजे आम्ही जेव्ह तिथे राहतं होत तेव्हा त्यांचं एज सेव्हंटी फायव्ह होत नंतर ना आम्हीचं अ - इकडे घर बांधलं शिफ्ट झालं. जेव्हा रेंट रेंटनी राहतं होतो तेव्हा त्यांच्या तिकडे राहायचं ना पण खूप म्हणजे त्यांच एक स्किन अलग म्हणजे आपण म्हणतो ना. वेगळीच ग्लो करायची स्किन.
कसं आहे ना आहारामध्ये, थोडे फ्रूट पण पाहिजे हो.
इनके खवा
हो फ्रूट खाल्ल्याने पण खूप फरक पडतो. माहिती का?
हा ते तर आहे कि.
मग आपण जे खातो ना आपले मुलं बघून तेचं खायला सुरुवात करतात असं असतं.
ने माझ्या मुल्याला पण पर्सनली खूप फ्रुट्स आवडतात. आणि आमच्या घरात असतचं दिवसातून आणि एक दोन फळं तर खाल्लं जातं हम्म, म - त्याला इव्हन नाश् याला पण स्कूल ला जातो त्याच्या अगोदर नाश्यामध्ये एप्पल वगैर, असं काहीतरी देते जेणेकरून
हो मग कोणत्या तरी कारणाने ते पोटात गेलेचं पाहिजे असं.
आणि सकाळी - सकाळी त्याला द्यायला पण म्हणजे आपल्याला पण इझी पडतं कारण तो स्टिप फेन तेचं नाश्ता ते देण्यापेक्षा त्याला पण जरा चेंज वाटतं. आणि आपल्याला पण इझी ते इझी पण होतं आणि त्याला आवडतं पण
हो.
म्हणजे दोन्ही त्यातं होऊनं जातो कव्हर. सकाळी - सकाळी चांगला हेल्दी, ब्रेकफास्ट त्याचा होतो.
हम्म,
आणि आजकाल काय झालंय, म्हणजे फास्ट फूड कडे इतकं लोकांचं अ - हे झालंय कि प्रत्येक, जण बघा फास्ट फूड मध्येचं अडकलेले.
हो पिझ्झा चायनीज इथे इजि - इजि झालंय मुलांला ना.
ह. फ्रूट्स वगैरे, खाणं याच्याकडे म्हणजे आई वडील, सुद्धा बघा त्याच काइंड ऑफ झालेले आहेत. ते पण मुलांना पण, देतात. ते पण खाऊन घेतात.
हो मग शॉर्टकट आता ब्रेडच. पुढ जरी आणलं तर काही सकाळी सँडविच ब्रेड वगैरे, झालं तर झालं ते काम. सॉस वगैरे, लावून दिले की झाले असं.
हम्म, म्हणजे आई पण टेन्शन, म्हणजे आईला पण जास्त हे नकोय. जिख- जिख नको हे. पटकन सॉर्ट आउट होईल अशा गोष्टी तिला पण करायच्या आहेत आणि मुलांना तर. तेचं हवं हे.
आपणचं जर लहान म्हणजे, आपणचं पहिल्यापासून मुलांना जर शिकवलं ना. की ही नाहीये आपल्यासाठी चांगलं. हे चांगलं आहे. तू हे खाल्ल्याने असं होशील. तर ते योग्य अस.
हम्म. नाही पण माझ्या मुलाला पर्सनली म्हणजे लहानपणापासून त्याला फ्रूट्स खूप आवडतात. त्याला असं जर आपण यूज्वली